हॅलो तू काव त्याला हॅलो येते का हा, हा हा काय चाललंय किती वाजता पोहोचला
पोहोचलो मगाशी चार वाजता
होय काय हा, हा बर वेळ झाला मग तुम्हाला
होय तिखंड आलो आणि गाडी वीस किलोमीटर फिरली मग परत चार्जिंग लावली नाही तर परत इकडे हे प्रॉब्लेम नको ना म्हणून चार्जिंग लावली दीड पावुणे दोन ला मग बाहेर पडलो मग दोन तास लागतातच हम्म
बर काय झालं भेट झाली का तिथं
होय झाली भेट आहे चांगलं अ त्यो बोललाय तुम्हाला डेव्हलपिंग करून देतो सगळं वगैरे असं म्हणून हम्म म्हणजे व्यवस्थित तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करून देतो
हा
व्यवस्थित हे करणार असल तर
हा, हा
मामांची अन नितीनची खास ओळख आहे त्याच्यामुळे म्हणलं काय हे नाही ते आमच्या घरचीच आहेत आणि आणि त्यांच्या ह्याच्यावर आम्ही करचो देतो म्हटले
होय
हम्म चांगलंही आहे तिथं आम्ही म्हणजे एक दोन तास थांबलेल तिथं आम्ही समोरच्या अ शॉप मध्ये चार्जर शॉप आहे तिकड पुुढं एक चार्जर शॉप आहे तिथं. तर सतत फोर ती बाहेर येतात.
होय ना, हा हा हां बरं.
आतमध्ये आहे कॅनटीन तरी सुद्धा येतात बाहेरबी. हम्म, आणि तो बोलत होता की, दीड नंतर दुपारी दीड नंतर त्या अ ह्याला ना,
हा,
अ हॉटेलला खूप गर्दी असते.
होय.
हा दीड ते एक ते चार आणि अ परत सात ते बारा असं काहीतरी ते चालवतात.
होय काय हा हा बरं.
सहा लेडीज आहेत कामाला तिथं.
होय हा हा बर.
हा आणि सहा लेडीज ला नऊ नऊ हजार पगार आहे.
होय.
अ तो मालकच आलता ना,
मालकच आलतां व हा हा,
हा मालकच आला होता. मालक मामाच्या ओळखीचा आहे जागावाला.
होय काय हा हा बर, पाण्याची वगैरे सोय आहे का?
सगळं सगळं आहे. महानगरपालिकेचं पाणी आहे.
अ नगरपालिकेचं हा हा हा, बर जागा जागा किती आहे.
अ आत अकरा टेबल आहेत आणि किचन बघा तुमच्या हॉल एवढं किचन आहे.
हा हा बर हा हा,
जरा ते मोठंच होईल किचन म्हणजे आहे प्रशस्त आहे सगळं.
हा हा, तवा
म्हणजे ते काय करतात मेस पण करतात. आणि हॉटेल टाईप मेनू पण देतात असं
होय. हा हा बर, हा हा, आणि किती वाजता पोहोचला घरला पोहोचला काय तुम्ही
होय.
ह बर मी हा, बर हा हा, पाऊस येल का नाही.
पाऊस नाही नाही पाऊस नाही म्हणजे आम्ही घरात न बाहेर पडलो तितनं तेव्हापासनं पाऊस नाहीच.
नाही वय.
हा हम्म, आता आहे का तिकडं
आता नाही इकडं पाऊस नाही
हा हा,
हा मग हे गेले आता आरतीला. आर हा आरतीला जाऊन येतो म्हंटले.
बर बर आरतीत नाही आरतीत ना जाऊन येऊ देत गावाकडं पहि- इकडं आता एवढा आहे म्हंटल्यावर गावाकडं कमी असेल.
होय का हा हा बरं
शिल्प आवडे
हा हा धरण किती ऐंशी टक्के का काय तर जास्त भरलंय काय?
चौऱ्याएंशी टक्के भरलेलं काल- आणि रात्री काहीतरी दहा वाजता पाण्याचा विसर्ग करणार होते. मग काय किती केले काय वगैरे माहिती नाही कारण आमच्यात घरात,
होय हा हा बर हा बर मगय टी वला रिचारज मताय आहेे हा अभस
आता एक्झाम आहे ना, कशाला टीव्हीचा एक्झाम झाल्यानंतर ती एक, काय दहा बारा दिवस बघतो म्हणती मग त्या वेळेला मारायचं मार बघू दे तिकडे तेवढ.
हा हा बर चालते की
एकदम झालेत ओ एक सुट्टी आहे ना काही तरी दहा पंधरा दिवस.
हा हा होय हा आता कधी- पुढच्या महिन्यातय हाय वाटतं ना. हा हा बर हम्म हम् हम्म तेच की. हा आणि बरं तेच म्हटलं, आणि काय तिथं बघितलं का काय मग दुसर आणि.
अ तिथं जरा चांगलं केलं तर होईल म्हणजे व्यवस्थित. हे केलं तर चांगलं जरा अस अ-
चालतंय.
व्यवस्थित हा कारण तिथं ना ते- आता जे करतात तिथं म्हणजे असं काही हेच नाही.
हा
ते बरोबर त्या दरवाजाच्या समोरच एक मोठा खड्डा आहे.
हा
मग तिथं भरच नाही टाकलेली.
बरं
तर ते सगळं त्यांना करून घ्यायला सांगायला पाहिजे पार्किंगच वेगळं करून, त्या तेनच्या समोर दारात बरोबर असं काहीतरी पेअर ब्लॉक किंवा लादी बदी घालून असं- सगळं व्यवस्थित असं, साधा असू देत पण स्वच्छता पाहिजे.
हा तेच की ते चाले पाहिजे अगोदर महत्त्वाचं.
हा लोक कस आनंदात येतात पण खातात पण.
हा तेच पाहिजे.
हा आणि मी आणि सर गेलो होतो, एक दुकानात तर तिथं पण असं परशी बिरशी घातलेली पत्रेचच, शेड होतं. पण परशी वगैरे चांगली घातलेली टेबल विबल चांगली- क्लीन होते असं गर्दी होती आत आत मुलं बसलेलीत बाहेर मुलं बसलेली. चहा घेत होती, कोण मिसळ खात होत, असं होतं सगळं मग थोडंसं - चांगलं केलं ना व्यवस्थित एकदम, तर होणार तिथं ते पण करून देतो म्हटलेत. आता मामाांना अ मामाांना पण सांगितलंय मगाशी. असं असं झालंय बोलणं वगैरे म्हणून. मग मग म्हटलं ठीक आहे मी बोलून घेतो.
हम्म
हम्म. बाबांचा खास आहे तो.
होय का? हा हा.
तो काहीतरी जिम ला वगैरे एकत्र जात होते वाटते.
होय काय? हा, म्हणजे तो कुठला आहे? इथंन इस्लामपुरातलंच आहे काय?
होय. ते सरांच्या ओळखीच आहे बघा. अं ते त्याचा भाऊ मोठा शिक्षक आहे. बनगर, बनगर सुशील बनगर काय असं काय तरी आहे.
ऐकाय, हा, हा. बरं बरं.
आणि त्याचे वडील कोर्टात कामाला होते.
हां
ते पण सरांचे ओळखीचे आहेत.
होय, तु जाईल तिथं ओळखी आहेत त्यांच्या. कोण ओळखीचं नाय, असं नाय.
हं सर म्हणलेत, ते तुमचा भाऊ आहे. ते माझ्या ओळखीनं आहे की. तुमचा बाबा पण ओळखीचा आहे.
होय हा. बरं ओळखीचे आहेत म्हणा.
हम्म.
बरं हं चालतंय, बघायचं मग काय काय काय होते काय
होय. आणि काय तिथे स्वतःला जरा उभं राहावं, असं काही हे नाहीये. म्हणजे जरी इकडं झाली तरी मी इकड थांबतो. फक्त दोन मान दोन ते तीन माणसं ठेवली ना, तरी ते हँडल करता येतात.
हा हा बरं. म्हणजे ते फक्त मेस साठीच हे होणार आहे की नाही. मेस, मेसेच फक्त चालणार.
मेस टाईपच करायचं. थोडसं सकाळी स्नेक नाश्ता बिश्ता पण ठेवलं, तरी ऍडिशनल चालतंय. असं म त्यात कसं स सकाळचा एक दोन तीन हजार धंदा झाला तरी तो आपला फायदा आहे ना.
हा होय.
असं
हा हा. तिथे आता भरपूर हे झालेत
खूप झालेत खूप. तुम्ही आता मला आवड त्या साईडला समजा गेला नसेल ना,
जात नसल्यामुळे, मला आता का एवढं पहिलं जात होतं तेव्हा, माहिती पडत नाही एवढं. हा
पण आता ते इस्लामपूर सोडल्यानंतर एवढेच शॉप झालेत ना. म्हणजे आमच्या इकडं अ बावडा रोड ला बघा कसे झालेत फोटोशॉप. असंच सगळं झालंय, असं झालंय सगळं.
हा.
आणि रोड पण मोठा झाल्यामुळे
हा.
खूप अनेक वाहन स्पीड मध्ये असतात. होय आ आता तुम्ही ह्या त्या रोडला आता तुझी, भीती वाटली असतील. तुम्हाला गाडी चालवायला असं, एवढे स्पीड मध्ये चालते.
अ नाही ते परवा मागच्या वर्षी आमचं ते हे होतं ना, तिथं संमेलन होत शिक्षण परिषद होती. त्यांच्या मेडिकल कॉलेज मध्ये तिथ हॉस्पिटल मध्ये. हम्, मग तेव्हा ते जाऊ बघितलं होतं दुकान वगैरे भरपूर झालं. तिथं
त्यामुळे ते, चांगलं हे डेव्हलप झालंय तिथं आता.
हाय अजून बिल्डिंग पाठीमाग व्हाय लागले आहेत. मोठे मोठे आणि तिथं.. अ, ते स्टाफ च आहे ना... चांग- चांगल्या ऑर्डर येतात. म्हणजे शंभर थाळी, शंभर मिसळ
हा असं.
अस- असं ऑर्डर येतात त्यांच्या.
हां, बरं, हां हां चालतय की, आणि तिथ शक्यतो ती कसं.. अ पेशंट वगैरे हे असल्यामुळे तिथं भरपूर हे आहे. हाय की नाय?
असं होय. चांगलं दिलं ना लोकांना म्हणजे तिथं मुलाना चांगलं दिलं सगळे व्हरायटीज एकत्र दिले तर सगळे तिथच येणार ना, एकत्रच येणार असं आहे. पुढं आहे ना पि हे तेच कुठलं ते? उत्सव हॉटेल.
हा, हा तिथं, त्यांचं पण त्यांनी नाश्ता सेंटर वेगळं केलं आता.
होय.
हम्, जेवणाच वेगळं, नाश्ता सेंटरचं वेगळं, आणि ते बरोबर हॉस्पिटलच्या समोरच येत.
समोरच येते. थोडसं पुढे येते. बरोबर समोर येतेे.
समोर आहे. हा तेच
पॉश करून घेतलं त्यांना
हा तर चांगलं चालेल, हा ते रोड पासून थोडं आत आहे का?
हा जरा आत आहे. तिने बिल्डिंग बांधताना चुकी बांधली म्हणजे त्यांनी चुकीची बांधली नाही, कारण त्यांच्या.. त्या ह्याच्या पाासून ते रोड पर्यंतची जागा दुसऱ्याच्या नंबरात येते. गट नंबर मध्ये, त्यांचं चाललंय ते विकत घ्यायचं वगैरे मग ते वि.. घेतल्यानंतर बोलले तुम्हाला पाहिजे तस आम्ही करून देऊ शकतोय काही प्रॉब्लेम नाही.
हा हा बरं, म्हणजे पार्टी चांगली काय ती?
हाय की आता ज शिक्षक वगैरे आहेत. त्यांचे इथे पण शॉप आहेत.
होय.
अ
कुठं?
आष्टा नाक्याला
आष्टा नाक्यावर हायत व्ह्य, हां हां
सरांना ते पण माहितीयं.
होय काय? हा हा
अ नाक्याला कुठंय माहितीय? क ते बापू बापू. म मेकॅनिक हाय तो आबा मोरे आबा मोरे.
हा.
त्याच्या बाजूला कुठेतरी आहेत. म्हणजे आष्टा नाका साईडला. हा ते म्हणत होता. मामाना मी बोललोय इकडे हे करायचंय बघूया आणि तिकडे पण बघूया म्हणून. तर मामा बोलीत नको आम्हाला इकडे सिटीत नको तेच असू दे तसं.
हा हा बरोबर हा बघायच मग कस कसं होत ते हा.
एक चांगला कूक एक हेल्पर वगैरे आणून ठेवला आणि एक भांडी धुण्यासाठी. लेडीज वगैरे जरी ठेवली ना तरी हँडल होते आपला फक्त. एक माणूस तिथं बसला पाहिजे.
हा हा आणि आरआयटी पेक्षा इकड गर्दी जास्त असते ह की नाही. हम्म आरायटी ना तेवढीच. मुलांची लिमिटेड म्हणजे तेवढंच आहे त्याच्यापेक्षा इकडं जास्त आहे. पोट टिपपोट असल हं.
होय.
हा बसक गुळाची चहाचं पण नाही ना तिथं काय काय.
गुळा चाच नाही आम्ही चहा घेतला कुठेच चहा चांगला नाही.
नाही ना हा हा बर.
पहिल्यांदा सर म्हटले तुम्ही काय खाल्ल नाही चला चहा घेऊया. त्या दुकानात गेलो चा घेतला ते. मला मळमळते मळमळते नाही म्हण ते घेऊया चला. आणि तो आला मामांचा मित्र तिन पण चा दिला.
होय हा हां बर म्हंटली मला चहा घेतला म्हणून आम्ही दोघांनी. पण हाचक. बघायचं मग कसं कसं आहे ते.
ह.
आणि बघायचं मग आणि कुठं काय हे होतंय का.
हो.